शुभम
शुभम ला ना असं असं पडल्या पडल्या काम होईन का
हा म ते काय पैसे कमवायला हा ना त काय? कोण सांगितला का तरी आमहीले पैसे कमवू राहिलो म्हणलं पैसे पैसे पैसे. दिवसभर बी पैसे संध्याकाळी बी पैसेच कमी सकाळी उठल की. तेच ना आम्हाला एम आय डी सी त जात होती ना घरी बसून तर पैसे कमवून द्या आम्हाला.
हां.
हा हाय. सहन होत नाही त्याला आपण पैसे कमवू राहिलोत हा नाय त काय वा वोवा काय हवय तुला
हाव नाही तर काय.
शुभम ला काय तोंडच दाखव मग घरून गेल तसे.
तूच बिझी आहे शुभम आलते घरी संध्याकाळी तूच बिझी आहे. कधी आलते घरी आज. आ. हा बैर पैरालय आलते पण तू नसल तर काय तू घरात असल.
कधी आज आज मी घरीच नव्हते ना मग.
आत्ता तासल हां ग हां तू नसलं तवा.
तवा नव्हती मी घरी मला उशीर झालता. म्हातारी भेटायला आलती का मग काय म्हणे ओळखलंस म्हातारीला.
हा मग ओळखी दि म्हातारी तरी चांगली अजून टकाटक पण ते फोडायचं समजा ना.
हम्म चालता नाही येत म्हातारीला बघ. सांग बुवा आता म्हातारीची अगदी.
काय सांगत बया त्याचांग चांग आपल्या सारख्याचा भरोसा नाही.
नाही.
आपलं काय पाहिलं काही सांगता नाही येत. तेच ना मग.
मजेत हाय ना मग
मजेत मजेत करोना मूळ उद्या ना उद्या आम्हाला इरगाला जायचंय हाय ग
काय
तिथ मामाचं ना अस साक्षीवानीच साक्षीला नाही का इथ फोड्या गळ्या पशी वर
हा
तसे फोड्या हाय ना ते ऑपरेशन झालं ना म ते पाहायला जायचं आम्हाला.
हाव का बरं हायत पण मग आता.
हा ते टाके पडते सतरा अठरा तर मग येऊ म्हणल उद्या भेटून.
हा बापरे लयच टाके पडले हो
आतून होत ग ते कोम अस मुळ्यादावांनी
हा मग
चालल
करते मी साक्षीला कॉल तिला म्हणा तू एक तर ते म्हणा
कॉइन झाल्यावर तुला हा जर कॉइन मिळाला ऐका हा हा ती त क दोन मिनिट थांब ती तिकड आत सकाळी बोलली वाटत ती शुभमच आणि तीच काय चालू आहे मग मी तुला फोन करून सांगते लगेच करायला.
हा हा
ये साक्षी काऊ अशी कारलीस लाजालीस करेल कॉल दोन थांब म्हणते दोन मिनिटन करायला लाव
ठीक